हॅलो
हॅलो बोल की. हॅलो जरा मोठ्यांनी बोल की.
हॅलो
हा बोल ग. जरा एक मिनिट. हा बोल होय होय आला.
बा आवाज काढायली कशातून आवाज काढाल.
हम्म
बोल बोल काय म्हणती आता आवाजच येईना तुझा.
हम् अजून पण आवाज बारीकच यायलाय.
अस काय झालं
हा रिकच यायलाय.
बारीक झाला.
थांब मी माझ्या मोबाईलचा वाढवते.
हां. बोल.
आता येतोय का?
हॅलो.
हॅलो. आत्ता येतोय का?
नाही ग. आता तर लईच कमी यायलाय.
असं कस?
बरं तुझं चालू राहू दे. पण लवकर -
ना. माझा पण, माझा पण आवाज येतोय ना? स्पीकरच आणि ह्याचं पण. मी मोठ्यानेच बोलायलोय.
हां. व.
नाही त मग ह ह्याचा प्रॉब्लेम असणार रे.
हम्म. बहुतेक.
नेटवर्कचा तर असेलच. बाकीच कोणता प- प्रॉब्लेम आहे माहीत नाही.
होय. त्याने हे टाकलेलीतच की काय तर प्रॉब्लेम आलाय म्हणून. कुठे आहेस? हं. हां? हो तेच की. होय. म्हणलं.
हां. तुझा झालाय भरपूर ते विचार.
किंमत
अरे वा! भारी दिसतय.
आं?
चांगलंय. अग काय नाही न ते ह जे तिथे बोलवत होते मी. बहिणीशी. हम्म. बोल.
बोल की.
बोल.
तीच झाल व्हय?
काय?
काय झालं?
नाही ग.
म्युट आहे व्हय. मी कॉल केलता. तिला कॉल केला होता काल. मग ती म्हटली की नाही झालं. म्हणजे अजून करायला द्यायचंय. कोणी कडे तिला विचारल ती.
काय?
म्हणते ना तू? हा. मग तू कोणत म्हणते?
मी हे म्हणाल होतो टास्क.
पण नाही. म्हणजे ते अजून विषय काढायला ते म्हटले की मी भेटू या नंतर बोलू या. राहिल.
हूं हूं मग कॉन्वर्केशन चं अजून केली नाही तिन.
नाही मीकडेच हेला विचारलं तस तु केल परवा.
काय हे न करणार आहे.
अजून डिसाईड केली नाही, अजून फॉर्म पण भरले नाही. मग तिला सांगत होते परवा तिला बोलली मी काल, त्यासाठी कॉल करत होते. ते तुला तू काय रिसीव केली नाहीस. मर!
हूं हूं!
तस तू काय खुलते आता न एकदम नी करूया म्हणून. मग तू काय रिसीव केले नाहीस म्हटलं मग त्यासाठी परत केला मग. काल बोलली की बघू कुठं करायचं, माझ अजून फिक्स नाही. मम्मीला विचारून बघतो म्हणजे आप आपलं सांगितलं ग अभिजित सरांकड केलं म्हणून.
हां हां!
ती पण सांगितले ना आपल्याना, कि सातशे किंवा सहाशे रुपये होईल म्हणून.
होय!
युनिव्हर्सिटीकडन असेल तर सहाशे फी पोस्टांन असेल तर? सातशे असं.
होय सांगितलेलं की.
हा तिलन बोलले मी. काल मग ती म्हणली की बघते मी विचारून मम्मीला. ते स अ बघतो विचारून सांगतो तुला नंतर म.
तो जामणा बाहेर नुकतीच घरी जात होते ग. अजून आम्ही प्रिस-प्रिसेनचं घेतलं म्हतलीया. मग तिला विचारलं तू काय घेणार आहेस.
हूं!
ती म्हटली की बघू काय.
काय म्हणली म.
घेतलं की मग मला पण तिथं जायला लागतय त्यामुळे बोल. आपण एकत्र जाऊया काय मी म्हणल चालत्या. मग त्यासाठीच तुझ पण तिथं होईल करायचं म्हणून तुला कॉल करालते. असं बोलली आता बघू तिला सांगित ले मी बघू आता काय करते.
होय!
म्हणजे होतय तर कशाला ना लगेच. फॉमं भरून. आणि ऑनलाईन अस तुम्ही गेलता त मॅम म्हणली सगळं ऑनलाईन झाले ऑनलाईन देतील सगळं पाठवले.
हूं!
सांगितलं. बघ बघूया म्हंनतील ती.
सध्या तेंच चाललंय आणि.
आ!
गेले सगळे.
काय नाही चाललंय.
कामात होतीस?
झोप आल्या आता, काम आणि काय बास झालंय.
मूड काय? बाहेरून चालत, बाहेरून गेल तस म्हणजे बाहेर गेलती स ना.
होय!
काल पण बाहेरच होतो, काल डी मार्ट ला गेलतो तू फोन केलतीस तवा.
हा ते संध्याकाळी करतात कॉल केलता मी
आणि त्यानंतर काय यायला वेळ झाला, म्हणून आणि केलोच नाही.
हा बरोबर मला वाटलंच तरी लेट होईल. ल आज काय होणार नाही काल आणि आज. त इथच होतीस काय गी आउट ऑफ.
नही इथंच होतो कुठ जानार.
मी दुपारी म्हनलं माह्या डोक्यात आलतं करायचं परत म्हनलं ही दुपारी झोपली तर. ते तर झोपलीच होतीस व्हयं, मी असच पडू असं मी बघत, बघत व्हिडिओ बघत, बघत ग झोपालते. मं सरळ काय केलं बॅक केलं आणि झोपून टाकलं.
हूं हूं!
त सरांना कॉल केला मी ते एचओडी वाल्यांना. ते म्हणतात की तुझ तस असेल त, तुझं ओपन मधनं भरावं लागणार आहे. फी फी कमी मार्क्स. सीईटीच असल्यामुळे कमी मार्क्स ओपन हा असं बोलली ती.
बाकीच कोणत्या, कोणत्या प्रोसेससाठी म्हणा नही अ चेअरमॅन सरांनाच विचारायला पाहिजे असं बोलली.
मग काय म्हणलेस?
गा ठीक आहे म्हंटलं. ते बोलले मला की अ तुम्ही त्या असं कॅपराऊड म नाव द्यायचं तस द्या आता फॉर्म भरायच ना द्यायचं त स द्या चान्स संधी सोडू नका.
हूं!
आणि काय म्हणतात ते काय बोलले आशा सोडू नका होईल असं. माझ्याकड अ ही आलती माझ्याकडे पण अ कॉल आल ते स्टुडंट चा एक पर्सेंटेज, एक परसेन्ट काय पर्सेंटेज पडल्या दोन. तीन अस असं बो मी त्यांना हेच सांगितलं की. नाही त तुमच्याकड ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही हे करा ट्राय करा. अस असं बोलले ते, हा ते बोलले लक असेल म्हणजे भेटेल जरं नाहीं झालं तरं मंग दुसरं ऑप्शन तुम्हांला कायं करायचं.
मंग सायबरवालं त्यांनी असंच म्हणलेलंत कायं
नाहीं ते कायं बोलले नाहीं.
हम्मं कुठं भरणांर आहेसं
आंता माझं पाहिले जी जे मगंदूम म्हणतं कॉलेज घ्यायचं पणं इे नको म्हणाले मम्मीलां विचारलं नको बोलली पपांनी पणं म्हणजे काकांनी विचारली ते पणं म्हटले की तिथं नको. ते नाहींये चांगलं कॉलेज
कामं नाहीं आहे म्हणं.
म्हणजे ते आधी नांव होतं गं आंता कसं झालं ते बरं म्हणजे त्यांच रिपोर्ट आलंय की तेनी म्हणं म्हणजे कि तिथं आंता तेवढे एज्युकेशन चांगलं नाहीं आंता तिने कोणं आहे माहिती कायं आंता एनडीए कॉलेज आहे नां
हां
अं माहिती आहे कां एडीये काॅलेज वठांर पाशी आहे वडगांव पेठवडगांवच्यां वठांरमध्यें इथं कुंठे तरं आहे. त्यांचं ते चेअरमंन आहेतं.
हम्मं हम्मं हमं
म्हणजे सगळं माहीत तुझी माहिती असतं की कोणतं कॉलेज सांगताय त्यांचं पणं इंजिनियर झालंय आणि आंधी मंग ते असं त्यांच पणं कायं माहिती कां कॅमपस टूं सिलेक्शन झालं जॉबच मनं नाहीं हे तीलं संग मंग नंतर आंउट ऑफ इंडिया जांय लागलं जॉब सांठी
म क ला
हम्मं आणि आंधी ते म्हणजे मम्मी बोलली आंधी हेचं आणले होते जे जयसिंगपूंर कॉलेज ते जे जे मंग आंता जरां असं हे झाले आहे म्हणजे बिघडले थोडं आंता ऐ एसं सी कसं बोलली नां तीनडे यांत
म्हणजे सी होतं तसंच गं
हां तसंच आहे
आपल्यांला कायं फरक पडलांय
हम्मं मं
आपल्यांवर असते ते
हम्मं हं पन्नास मिलं असणारं एवढे लांब हेतील तरं बाकीच तेंव्हा नको मिळतं असं
अ कॉलेजतां बरं विवेकानंदे कां तिथं त्यांने कॉल केलं की ते राय म्हणजे कायं कॉलेजचं कां दिसतां नां हीशेब पहां बाकीच कॉलेजचं नाहीं आहेणारं कोल्हांपूर मधलं
कायं
पेजितं आहे आंता कमला कॉलेज आहे पणं तिथं नाहींये कॉमर्स कॉलेज आहे तिथं नाहींये दि आर बांद दि आर के गं
हम्मं हम्मं हमं
तंदी कागंल मध्यें डी आर माने देतां परंणी मं तेलेच लांबर्टे सो आंतल्या साईडला आहे खूपचं हम्मं असां म्हणजे करते रे
हम्मं
हम्मं असं आहे सांगलं
हां